हॅलो.
हा येतोय आवाज
हा तेव्हा आवाजच काबर येत नव्हता काय माहिती हॅलो तुम्हाला आवाज ह तुम्हाला आवाज येतो का?
हा येत आहेत.
हा पाऊस वगैरे काय म्हणतोय तुमच्याकडे
हाच बारीक बारीक होता.
हो का? ऑफिसला गेलत का?
हा ऑफिसला गेली होती आज पुणे तिथी होती ना अन्नभाऊ साठची मग अफिसला गेली होती पणणे तेथे केली बऱ्या पैकी कार्यकर्ते आले.
हं हं. आणि आणि आज माझी ही शनिवारची सुट्टी रात्री सात ते सुट्टी पण आज शाळा होती मला आधी शाळेत ड्युटीला जावं लागलं.
नगरसेेवका आला होता पुण्यतिथी करण्यासाठी ते म तंग समाजाचा हम्म
हो का थोडस कायम ते तब्येत आणि व्यवस्थित ना
व्यवस्थित आहे
आम्ही बी गेलो होतो आज सकाळी साऊच्या शाळेत
हम्म
पालक मेळावा होता म्हणून बोलवलेलं होतं गेल तर नऊ सव्वा नऊ वाजता का टाम कोोरांना पाठवाचा हॅलो आवाज येतय का पोरण प प पोरना वेळेनुसार पाठवत जा लवकर पाठवत जा पंधरा मिनिटध पाठवत जा आणि लवकर येत जा पोर टायमावरती घरी जात जेवणाला भाजी पोळी देत जा डब्याला
हा
अजून परत काय म्हणत रोज वया चेक करत जा मुलांच्या अभ्यासासाठी
हा
पूर्ण अभ्यास तर पासून घेत जा पोरांचा काय करताय नाही करताय
चांगला शाळेचा कडाक नेहमी
हा काही बरं नाही वाटल्या असल्याचं लगेच दवाखान्याचं ते पावती असते ती जोडायची
हम
किती दिवसाची रजा घेतली तुम्ही ते जोडायचं का घेतले त्याचं कारण लिहायचं म चांगत हो हम् मुलांना मुलींना दोन शेंड्या व्यवस्थित रि काय म्हणता रिबन लावून व्यवस्थित ज पाठवत जा म्हणे
हम्म
त्यांचा त्यांचा पूर्ण युनिफॉर्म व्यवस्थित तपासून घेत जा म्ह
हो का
हम्म काय नाही आपलं मुल कस काय अभ्यास करतय काय नाही पालक मेळावा तेच सांगत होते ह म पण मग नंतर त तस सह्या करायला बोोलवलं कोण कोणाचे पालक आलेले आहेत म्हणून मग मी पण गेले साऊच्या शिक्षिका होत्या त्यांना विचारलं साऊच्या शिक्षिकेने म्हटलं हिरणण्या कस काय अभ्यास वगैरे करते हिरण्या चांगली म्हणे अभ्यासात हुशार आहे म्हणे तिला एकदा शिकवलं का परत शिकवावं मी लागत म्हणे रे परत अजून घ्यावा नाही लागत तिचं म्हून अभ्यास
हा
तिला एकदा सांगितल्यावर लगे समजतं तिला म्हण
हो का
हा तिचा अक्षर पण छान आहे म्हणे ह सांगत होते
हां.
हम्म. बाकी मग, बाकी मुलांच्या पालकांना थांबून घेतलं होत त्यांनी. तुमच्याशी दोन मिनिटं बोलायचेय तुमच्याशी दोन मिनिटं बोलायचेंय करून. त्यांना बाकीच्याना ज्यांचे ज्यांचे मुलं अभ्यास वगैरे करत नसतील किंवा शाळेत येत नसेल टाइमावर त्यांच्या मुलांना थांबून त्यांना त्यांना थांबून घेतलं होतं.
हम.
आला होता केला होता का आजीन त्यांना फोन वगैरे केला होता का?
नाही ना आजीला फोनच लावला नाही.
नाही का?
हा.
काशिनाथ काका त्यांना बी नसेल लावला गेला नाही का?
हा आला होता त्याचा फोन.
हा, का
अचछ काय नाही मी काय फोनच केला नाही स्वयंपाकला लागली.
हा.
तर कुठे फोनच नाही केला गेला.
हा हॅलो.
हा.
येणार होत्या ना शिंकेवाल्या दीदी, आली होती का?
काही नाही, काही नाही, काही नाही, तिचा फोन आला होता.
हा, हा,
ते स्थळा बद्दल सांगत होत्या ते
हम्म.
स्थळ बद्दल सांगत विचारत होते काय झालं काय नाही बा.
हा.
नाही आल्याच नाही अन् त कुठून अ
हा बरोबर बरोबर हा आणि ही संजना मुलगी चांगली का? हा का मुलगी चांगली ना तिचीवाली?
चांगलेय ना गुडगुडीच आहे मस्त.
हा. काय पुरी मध्ये वेळ गेला आज दिवसभर पोरी सांभाळल्या.
हा.
हम्. तिने जेवण केलं का नाही तिचे पूर्ण आता कार्यक्रमासाठी पूर्ण कपडे घेतले. कोणाला नवेन कपडे दिले वाटप केले. ज्यांच्या त्यांना नवीन नवीन कपडे फ्रॉक मस्त पैकी छान असे लहान लहान मुलींचे फ्रॉक होते. काढले तर आज हा ते काढले आता लग्नासाठी तीन, चार दिवसासाठी. मग ते सगळे काढले जरे असतील तेवढे कपडे काढून घेतले बाकी पोरींसाठी. पण त्या पोरींना मग सलवारांना नाड्याच नव्हत्या स सलवारांच्या नाड्या आता कायमाहित काय करता. ते अजून तयार करावे लागतील एकशे दोन पंजाबी ड्रेस आहेत. अय हा ते पॅन्ट आहेत नाडीच्या पॅन्ट आहेत त्या नाडी
ह
त्याला पाच सा नाड्या एकशे दोन नाड्या एवढ्या बाकी बाहेरून मागवल्या मग आज,
अ ह
हा बाहेरून मग करून दिले थोडी मोठी काय माहिते काय काय आणलं अन् काय काय नाही. काही नाही बाकी काय म्हणता अजून?
पोरींना लिस्टीपा, पावडर डब्बे सगळं आणायचं.
टिकल्या, पावडर मेहंदीचे कोण, बांगड्या कोण म्हणत लालि आणा आमला कोण म्हणतं साकळी आना मला पायातल्या हा एक एक क ल या असते त्यांना त्या लग्नाचे आणि पाऊसा, करतो.
हम् हम
मग त्या दिवशी पाऊस या सगळी हौस जाईल. बी ते चिखल चिखल असल्यामुळे पोरींना नाचायला बी भेटलं नाही आज. नाहीत तर सायंकाळी पाच वाजे पाासून स्पीकर लावून देता ना चांगल्या नाचता मग.
हा हा
तेच ना आज पावसामुळे थोडस ओला ओला संध्याकाळीच करून गेला ना पाऊस. चार साडेचार वाजले असतील बहुतेक
हा हा
तेव्हाच पाऊस येऊन पडून गेला बारीक बारीक बारीक बारीक तर दिलं सगळं ओला वा करून.
हा हा
हम्म बिचाऱ्या पुरी मग इकडं तिकड फेऱ्या मारल्या मध्येच आल्या मग जेवण करून मग सात वाजता तिकडं स्वयंपाकगृहात जाताना जेवणाला मोठ्या मोठ्या ज्यां ज्यांना चालता फिरता येता अशा पोरींना. मग त्या जातात तिकडे स्वयंपाकगृहात. जेवायला थोड्याफार इकड तिकड फिरता फेऱ्या मारता.
हम्म
ज्यांच्या ह ज्यांच्या गोळ्या औषधी राहता मग त्या देऊन देतो आम्ही मग जेवणाच्या वेळेस.
हो का?
हम् बाकी पोरीन ना मग जेवण लहान लहान पोरी आहेत ना त्यांना हाताने बरवावं लागतं जेवण. तिना समजत नाही ना एवढा हा त्यांना समज नाही एवढी त्याच्यामुळे मग आाताने बाकी लहान लहान छान छान पोरी आहेत दिसायला. कसे बिचार्या आई बापांना बी सोडूशी वाटलं असेल काय माहित?
अनाथ, अनाथ आश्रम म्हटलेले म्हणजे मग अनाथतच राहतात.
विचारा खरच ना एवढे एवढेश तोंड करून आपल्याकडे बघता. ना कोणाला काही समज ना ऊमज काय एवढ्या एवढ्या लेकरांना त्या पाच, सहा वर्षाच्या पोरी बिचाऱ्या.
हा.
हा खेळता मग दिवसभर दिदी बाई. दीदी बाई जे आलत उणटात तेमणंतव.
आपल्या जवळ गोल गोल फिरत. राहता ते क कुठं साडी ओढडेल. या कुठ पदार ओडेल. हेअ पदर वडेल दादा मामा चालू राह दिवसभर त्यांच्यातच वेळ जातो मग आमचा आधी.
चांगलंय तुम्हाला तेवढी तक मोकून जाती इकडून आवाज दिला तिकडून. नाआवाज दिला तर.
काय करता मग देवथांत काय जाता येई सेवा करून घ्या मग.
काय करता.
चालेल बरं तेवते मग आ म्ही.
हा हा.